हॅलो
हॅलो
हॅलो
हा कुठून बोलताय तम्ही ताई
आमही दोड आणून बोल तुमही कोठून बोलताय
अचछ नाशिक
नाशिक अच्छा जेवण वगैरे झालं
हा आमचं झालंय तुमचं झालं जेवन वगैरे
हा झालं आम सगं
काय केलं होतं जेवण
खिचडी बनवली ती उडदाची डाळ आणि भाकरर तुम्ही काय खाल्लं
आम्ही पण तेच भाकर कोोळी
ह काय म्हणत माझं
काय नाही का वगैरे चालू आहे पाऊस चालू आहे का धुळ्यात
नाही पाऊस वगैरे म्हणजे दुपारी होता आता नाहीये तुमच्याकडे आहे का
म्हणजे थोडं हा इ तर चालूच आहे थोडाफार थोडाफार
हम हा बारीक बारीक असेल ना
हा तसं चालू आहे थोडाफार थोडफार चालू आहे नाशिक मध्ये
हा तुम्ही कुठे राहता नाशिकमध्येध्ये हॅलो बस स्टँ हा माझे म्हणजे माझे रिलेटिव्हस पण राहत नाशिक मध्ये ते तर त्रिमूर्ती चौकला न होता
अच्छा
हम्म
आणि तुम्ही काय म्हणजे काम वगैरे करतात का काही शिक्षण वगैरे चालू आहे तुमचं
नमी घरीच असते
लग्न झालंय का म्हणजे
हा झालंय लग्न मुलगी आहे मला लहाानले
काम वगैरे
हा जातात ना टाटा मोटर्स कंपनी म
अच्छा
हम्
अजून तुमची म्हणजे शेती वगैरे आहे का
हा आहे पण कोणी करत नाही म्हणजे टाईमच मस्त कुणाला शेतात जायला वगैरे
म्हणजे हाय पण करत नाही कोणी शेती
हा लावत नाही म्हणजे तिथं काही शेती आहे पण ते लावत. नाही हम् तुमचे आहे का?
नाही आमच्याकडे शेती वगैरे नाही काहीच.
हम्म हम्म म्हणजे तुम्ही प्रॉपर नाशिकचेस का?
हा आम्ही प्रॉपर ना शिक्षेत दे.
अच्छा.
म्हणजे आमच्या जन्म इथं झालंय पप्पा म्हणजे बाहेर गावाचे आम्ही पण आमच जन्म इथच झालं.
हा म्हणजे आता जास्त करू म्हणजे तिकडचच बवा.
हा.
हम्म. काय म दिवाळी वगैरे कुठं फिरायला वगैरे गेलेलं.
हा आम्ही फिरायला गेलो जातच राहतो थोडाफार थोडा जवळ जवळ म्हणजे दूरच नाही पण जवळ जवळ जात राहता फिरायला
तुम्हाला नाशिक जवळ आहे ना ब्रह्मगिरी त्यंबकेश्वर वगैरे आता तर नंदेत होते गोदा पार् वगैरे उघडलंय गेलय का तुम्ही तिथं.
हा ते सर्व तर आहेच पण नाही म्हणजे आम्हालास् टाइम नाही झाला धुळ्यात आम्ही फक्त म्हणजे धुळ्यात जास्त नाही फिरलो आम्ही धुळ्याच्या बाहेर जास्त पेरलोय.
अच्छा. नाही मी नाशिकला सांगते. हा. नाही मी लास्ट मी जाता आल तो आ एप्रिल
हो.
हाला कडेल त होते गेलत तम गोदापली छान आहे येत पण
मग कशी जागा आहे ती.
ह. छान आत तिथं आणि रात्री आठ ल का काय गेलेलो.
स्पर्श कंदशशी ग आनेवीन लागलेली वाटर फाल्स सर्ग मत ह केलेला आहेनी नाही.
डेकोरेशन वगैरे छान आहे लहान मुलांसाठी खेळायला जागा आहे. छान वाटलं जाण.
अच्छा. म्हणजे तुमच्याच डोळ्यात असं काय चालू आहे म्हणजे काही नवीन वगैरे किंवा काही जास्त
नवीन वगैरे असं काय नाही. इथ जवळ एक लळींगचा किल्ला आहे. म्हणजे जाण्यासाठी फिरायला वगैरे पण जायचं राहिल तर ड्रॉळींगचाकिल येत.
आणि मग तुम्हाला काही असं आवडतं किंवा करायला किंवा पॅशन वगैरे काही आहे का तुमचं?
माझं पॅशन वगैरे म्हणजे असं काही नाही. तुम्हाला काय म्हणजे तुमच्या हॉबी काय आहेत. त मला काय करायला आवडत तेवत मी आता काय करताय शिक्षण करताय त्याच्या तर काही तर काही असं खेळायला वगैरे काय आवडतं मला
मी शिक्षण पण करतोय आणि म्हणजे डिस्ट्रिक कडन क्रिकेट पण खेळतो. डिस्ट्रिक्ट टीमकडनं.
हा हा हा हा. तिथंच जाता का तुम्ही म्हणजे प्रॅक्टिसला वगैरे असं.
हा तिथंच आहे अकॅडमी मध्ये तिथंच आहे.
हा. कुठे जातात म्हणज कुठं-कुठ गेलेले कश ना जिंकला हरला काय म्हणजे तुमची जर्नी कशी होती?
वा. माझी जर्नी म्हणजे जास्त जिंण्यापेक्षा हारच आहे माझ्याकडे.
हा म्हणजे एक्सपिरियन्स येतो हारल्यावर पण एक्सपिरियन्स येतो ना माणसाला. म्हणजे आपण काय चूक केली कुठे काय केलेलं आहे ते कळत ना.
पण दरवेेळेस मनात एकच येतं मी एकटा खेळलो असतो तर मॅच जिंकलो असतो म्हणजे स्वतःच्या अंगावर येऊन जातो सगव.
हा ते पण नाही. ह कुठे-कुठे गेलेल तुमही केळलला?
मी म्हणजे जास्तने नाशिक मध्येच फिरलोय थोडाफार. पंजाब साईड गेलोय, उत्तरा म्हणजे, पंजाब साईड चंदीगड
गेलेले का?
हा तिथं खेळायला गेलोय, हरिद्वारला गेलोय.
अच्छा म तिकडे जिंकले.
म्हणजे स्टेटच्या बाहेर अ म्हणजे पंजाबला थर्ड प्लेस होती. अन हरिद्वारला खेळलो म्हणजे तिथं ट्रायल मॅचेच होते आमचे.
हां.
चांगला स्कोर केला होता तिथे पण.
पोळ्या बनवते मी, मावच्या बाप्पांना. बोला. तिकडे हारले का जिंकले तुम्ही?
म्हणजे तेच सांगितलं तिथ म्हणजे पंजाबला थर्ड प्लेस आली होती आमची. महाराष्ट्र डिस्ट्रिकची. आणि हरिद्वारला ट्रायल मॅचेस होते तिथं पण चांगलं स्कोअर केलं होतं.
अच्छा.
आणि मागच्या वर्षी आम्ही इंटर कॉलेज चॅम्पियनशिप म्हणजे चॅम्पियनस आम्हीच होतो आमची कॉलेज.
हा.
मग तेच आता चालू आहे थोडंफार.
हा म्हणजे प्रॅक्टिस वगैरे चालू असेल म्हणजे दोन्ही. शिक्षण पण चालू आहे आणि हे पण चालू आहे जिथ चांगलं झाल तिकडं.
हम्म.
हम.
अन म्हणजे तुम्ही म्हणजे तुमच? आत्ता जेस्ट काय करताय तुम्ही?
आता जास्ट का नाही आवरलं गेलं आता पोहळा्या बनवते अजून माझ्या घरच्यांचं जेवण बाकी हाय म्हणून.
लई लेट करता म्हणजे तुमचे घरचे जेवण.
हा रोज असं नाही पण आज गेलेले बाहेर.
अच्छा.
यायला उशिर होऊन गेला त्यांना.
तुम्ही पण तुमचा काहीतरी एक्पिरियन्स शेअर करा ना.
एक्सपिरियन्स असं काही नाही माझ्याकडे नवीन. माझं काय रोजच घरचंच काम आहे.
तस नाही. पण तुम्ही म्हणजे तुमचं लग्न झाल मग कुठे बाहेर वगैरे फिरल्या असं - किंवा काही -
अच्. हा. बाहेर वगैरे गेलेलो ना. लग्न झाल्यानंतर आम्ही- आं. लगेच. लग्नानंतर लगेच गडवर गेलो. सप्तशृंगीच्या गडवर- लगेच रात्री उज्जैन, ओंकारेश्वर. सिंहोर. इकडं गेलो होतो.
म्हणजे तुम्ही एकच ट्र्रीप मारली आहे का? डायरेक्ट अशी मोठी?
हां. म्हणजे तेव्हा दोन तीन दिवस गेलो. आणि लगेच दोन एक महिन्यानंतर लगेच आम्ही पुण्याला गेलेलो. तथं रायगड- आम्ही -म्हणजे पुणे सिटी वगैरे फिरलो. लोणावळा, रायगड. अस तिकड पण गेलेलो. भीमाशंकर-
अच्छा.
हां.
म्हणजे तुम्हाला फिरायला जास्त आवडत.
हों आवडतो. ये मं म्हणजे, आमच्या घरात सगळ्यांनाच फिरायला आवडतं.
म्हणजे लयी पैसा आहे का तुमच्याकडे?
नाही पैसा बिसा नाहीयें- पण अशी आवड असते ना एक.
अर मग म्हणजे थोडं घरा - म्हणजे आपल्याकडे थोडा पैसा राहिला तर, तरच आवड येते मनातून. नाही तर नाही येते आवड.
हा ते पण आहे. पण ठीकठाक आहे म्हणजे आपलं घर- पुूरत करू शकतो एवढं हाय. म्हणजे इच्छा पूर्ण करू शकतो एवढी. जास्त पण नाहिए. अन जास्त कमी पण नाहीये.
मीडियम मध्ये.
हां मिडीयम. हां. तुमचे आई वडील वगैरे सगळे ति-
माझ्याकडे पण पैसे राहिले असते तर मग हे दहा मिनटं कॉल नाई कराव, करावं लागलं असतं.
असंये का? ते मं तुम्ही- माझा पण तोच प्रॉब्लेम आहे नां म्हणून- म्हणजे आपला आपला खर्च तर निघेल. असं म्हणून केलं.
ठीक आहे ताई.
चालल.
ठेऊ कां?
तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं. शुभरात्री.
हां.